हॅलो
आवाज येतो का ताई आवाज येतो ताई?
न आता आला आ
हा आता चावळ आहे. हा आवळ आता खूप आपल्याकडे विषय दहा मिनिटं बोलायचय आपल्याला
वा खबर
अरे की याच्यावरती नवीन काम आलेय नवीन काम आलंय तर याच्यामध्ये तुम्हाला कार्यामध्ये जो ऍप असेल ना त्यांच त्यांच्याशीच फोनवर बोलायचं म्हंटलं चालेल मग आमच्याकडे तर विषय राहत दहा दहा मिनिटं बोलायचं.
आईला मग मा त्याच्यावर कुठ कॉलिंगला जायला पणती कॉलिंगला जायला कुठे आहे ते
हाय हाय हाय ऑप्शन हा नाही ना अग मी पण सहज रात्री करून पाहिलं सोनीचं बोलणं झालं ना सोनी म्हणे आग कर कर मला पण होईल म्हंटलं ठीक आहे थांबत पण सोनीशी बोलायला मर्यादा पडते.
हा ते पण मग मला आता पाहावं लागेल नेमकं कुढं आहे काय हा ना
हा नाही मी सांगेल ना तुला नाही झालं तर उद्या सांगेल
हा
हम् आपण नाही का
असं काय माहिती मग आपल्याला जर बोलायचं असलं तर एक तास त्याच्यावरच बोलायचं
हा बरोबर का नाही.
मला एक जणने आता ह मेसेज केलं तुम्ही आडगाव मध्ये का थांबले होत्या? आता माझी टूप पेटली आडगाव मध्ये कौशिकच्या बाप्पाच फोन आला होता कौशीकचा बाप म्हणे हजार दीड हजाराला पोत भेटतं पण तू का एवढ्या मागाचं पोत घेत ते म्हटलं तुला शामराव न नक्की फोन केला शंभर टक्के नाही नाही शामराव सांगूस तर ला मी काय लहान आहे का म्हणे म्हंटलं मग दीड हजाराला कोणच पोत देऊ राहिल त्याच्याकडन घेऊन
काही दिड हजाराला कुठंच पोतं भेटत नाही बर का कारण माझं नवरा लय चिकट आहे माआ नवरा आहे ना मनावर म्हणलाच नसतं का घेऊन ये कारण त्यांनी स्वतः जाऊन साडेचार हजाराला पोत आणत होत मी आणून नाही दिलं.
हम् बरं झालं ना
साडेचार हजाराला आणत होत मी आणून नाही दिलं. तर मग मला आता सारखी बोलते मग बस तुला मी म्हणलं होतं तू ऐकलं नाही तुला म म्हणलं होतं कारण एकशे साठ रुपये रुपये किलो शेंगदाने तर आठ दहा दिवस जाती नाही ते शेंगदाणे. आणि ये शेंगा कशा मर्यादा राती माणस एवढ्या एवढंच फोडीतं ना ओ अस मग आता त्यांना म्हणले मी पस्तीसशेच तर ते लगेच मला म्हणले घेऊन ये म्हणा लगे
आता दरवर्ष आम्ही तीन तीन हजारालात घेय नारयणकडून
हां
आ का एवढा भाव आता तरी तीन तीन हजार आला दर वर्षी त्याच्याकडून घ्यायचं आहे. मग काय म्हणे तुम्ही भाउ
काहीच नाही
हा.
कड
मग त्या कोणी येत जणालाय काय लोक आपल्यावर देन ठेवायलाय काय ना बाई.
काय माहिती अगं तंग, लगेच फोन अडगावमध्ये तुम्ही थांबले होते. मी म्हटलं नाही मी आडगावमध्ये थांबलीच नाही पण आता माझी टूब पेटली. बरोबर कौशीच्या बापाचा फोन आला म्हणून मी थांबली होती. जायच म्हंटलं की ती पॅक करना. नवऱ्याचे बोलून बघं म्हंटल.
लोकांचं
ह, ही संगीता कोण योगीताची?
ह
कोणाला अर्ध पोतं द्यायचंय?
हा आणिची
आणिले
त्याची बायकू
अच्छा!
अनिलची बायकू.
हा हा.
मग हिचं काय खरं नाही. आता तो कोणत्याही दिसत नाही ते आहेरण दिसत नाही दिस आयरीे बाई.
काय म्हणत्या?
कुंद्याेत नाही दिसत नाही कुंद्याची ती आहे बाई पण दिसत नाही.
हा काही दिस हा
गोड गोड बोलून पण लंय मारीत आहे ना. वैशू ती लय मारीती, गोड गोड बोलून.
हा हा हा, ती पाहिली का वालावती तू का वाल टोचून बोलती. आवी टोचून लावते बोलत मी हस
हा ना, मला नंतर आठवलं म्हणजे येई ना माव पट फिरवबाई.
हा हा. काय भरोसा नाही तिचा. असं बघं, म्हणशील काय अशी बोलते अं
ते म्हणजे पट्टा फिरवतंय दोन-तीन माज्यापासून लांब
ह ह टिफिनदरडं तिच्यासारखंच बोलच होत पाहिल ना
हा, मला म्हणतो तुम्हाला हिंदी येते का बोलता. म्हणता आत्ता हिला काय सांगाव, जास्त चाबरीये वाटत नाही तुला.
ती सावली पडेले का काय, काय नव. पण सेमती वैश भवानीच बोलत होती.
हा.
ह.
म्हणजे भावाला ते पोत दिसूनये अय तिच्या घरात पसारा किधी होता.
कोणाच्या-
वैशूच्या घरात.
हा हा लयवता.
ह ना.
हा.
आईला. म गणेश मॅटर नंतर आता.
नाही ना पूर्ण रूम मध्ये बसाारा वाता तिच.
म काय काम करते घरी.
हम्
ह ना. घरी काय काम करते का.
माहिती गेली. ति ना ती वायर मधून वायर काढेल मग चार्जिंग लाईल मगचलो आम्ही
ह हम.
मोबाईल चार्जिंग लावयसाठी.
अग मग ती झोपेल असेल ना बाजू.
हा.
म काय आणलं होत एवढी बोटी ला आहे बाहेर का बाहेर काढायची.
हा ह ह.
हा.
जवळच फोन चार्जिंग लावायचां असेलिला.
हा.
म्हणजे तिला भई मंग करायचय भावाच्या इथे.
हा.
पण ते माझ्या आधी आले होते ग.
नेट कच व.
हम्.
तुमच्या पुढं नेटकच आलो आणि ते ए सीडी गॅससाठीठी आलतो.
अच्छा! हा.
हम् असल काय नाही.
हाे.
आवाज येतो ना ताई.
हो, मग येतो अजून. तीन मिनिटं बोलायचं आपण, हॅलो आवाज येतो ना.
हा ना हा ना म्हण आज तुमचा आवाज बंद झाल तर म्हणून म्हणले.
नाही नाही जांभळा खाऊ राहील मी कच्चा आवडतो. जाभळे खाता खाता.
अ त्याचे काही पैसे आहे दहा मिनटाला.
अहो, हो पैसेतय काय माहिती सोनी ना मागच्या वेलीस सातशे रुप ये आले होते.
यांचेवाळेचे
हो
बोलायचे का? यायला मग आपल्याला माहित नाही ग हे त्यांनी सांगावा ना आपल्याला मग. च्यायला नाही हो, पण मग आपल्याला आपण मेसेज असल का लॉकरला आणि फोन करू करू सांगत
हा हा हा हा
आपण वाचल नाही तर समोरचं सागावा ना आपल्याला.
हा कोण सांगल?
तुम्ही बोलल्यावर तुम्हाला येती मी बोलल्यावर थोडीच येणार य
नाही, मग तुला आता उद्या करू ना.
हा मग ते काय य ते पावा लागलं तोवर विषय काढून ठेव. सकाळी त्या सविला मी हाय नाही ना मग काय करेल सवि ला आहे ना. हा ह ऍप डउनलोड कराय लाविते.
ह
काय खरं नाही बाई.
ह
हा खरं चावळायचंच राहत ना, चावळ
हेच्या वर सोहळा हाय.
होय
सावळाचे आपल्याला पैसे तुला नाही.
आमाला हाईक
ह
हा ना बाई, भारी आयड आहेेत बाई.
ह
हम्म कठीण हाय बाई, काय निगल आणि काय नई.
हम्म पण बरं ना.
हम्म
आपल्याला एवढंच लागत.
हा
ह हं
अधी मग त आवतीं पण मग तिं भरल्यायचे मला पोट पाठवलं होते तथं सक्सेसफुल ला हीन काय भरलं वाटत.
वैशन हा ना. एक
ताई दहा मिनिटं झाली बंद करू का?
हा.
दहा मिनिटं झाले बंद करू का?
हो करा बरं. लागत काॉल करायला